आलो.
काय नाही काम चालू आहेत, आता आवरते ये.
हो कां, काय भाजी करणार.
आता का मी विचार चालू आहे, असं टमाट्याची चटणी करावी म्हणून. कारण की आई नी मीच आज जेवायला, पप्पा चालेत बाहेर हो.
अच्छा.
हा विचार चालाय असा. टमाट्याची चटणी वगैरे करायची म्हणून.
ह काही नवीन करायचं, पप्पा नाही म्हटल्यावर मग. कडी वगैरे करायची, खिचडी करायची.
नाही हो सकाळचं जेवण, जेऊ नाही वाटत ना ते कडी खिचडी.
काय होते त्याला थोडं अॅडजस एखाद्या दिवशी. असं लाईट वेट पण खाल्लं पाहिजेल. पण आईचे पाय दुखतात वाटते. खिचडी खाल्ल्याने ना.
हो तेच त्याच्यामुळेच मग नाही, करू वाटत ना खिचडी म्हणजे त्या भात खातच नाहीत ना.
अच्छा.
हा भात खातच नाहीत त्या, म्हणजे सकाळी पण नाही संध्याकाळी पण नाही.
असं अस असं.
हा.. सकाळी नाय खात संध्याकाळी नाय खात त्यांच्यामुळे मग. पाहायचंय अजूनच काय करायचं ते? हंम्म ह. तेच ना पप्पांना जायचंय. पप्पा लग्नाला चाललेत ना. मक काय माहिती सांगता नाही आहेत म्हणजे त्यांचं कधी हो किंवा नाही काही सांगता नाही येत त्यांचं. कधी जातील पण कधी नाही पण हे करतील असं आहे त्यांच. ते त्यांचे एक फ्रेंड आहे, त्याचं लग्न आहे.
मला नाही वाटत कि ते, वेळेवर लागत नाही ते. तीन चार पुढेच लागत अस.
हो ते तर आहेच. तीन चारच्या पुढेच लागत असेल ते लग्नं.
हा ना.
हम्म. तेच ना. पण मग आता जेवण येतात की नाहीय. तो विषय ना म्हणजे आता ते फोर्स करतातच ना त्यांनी. मित्र म्हटला जेवून जा असं तसं.
नाही ते संध्याकाळचच होईल त्यांचं, कारण की सकाळचं नाही होणार बरं का. कारण की मला माहिती आहे लग्न. खूप लेट लागतात त्यांचे हे ते येतील तर संध्याकाळ जेवण करून येतील मग.
हा मग काय तर.
हंम. हंम.
हो आता चाललेत ते कामाला. मग तिकडून ह..
हा.
हो काय चालय पियुच.
चालूय आहे काय काय घ्यायचं काय.
ह..
बॉल कुठे आहे बलून देऊ का? थांब म हे इकडं. ये इकडे पळून हे
तेच ना त्रास देते हो.
ह.. काय म्हणते काही नाही गं.
हा. हहहह.
आंघोळ वगैरे करून घेते तिला पण घालते अंघोळ.
हो मग काय तर? माझं ते आज सगळेच काम राहिले माहित आहे का? आताशी चहा पिले हो. हे नाहीत आता पप्पा पण जाणार म्हणतात मग दोघींसाठीच. मग काही नाही दोघींसाठी आरामात करता येत कधी.
हो ना.
हा मग काय? ह ह काय म्हणता बाकी?
काही नाही गं.
कडी गोळे कसे करतात.
आपली कढी करायची.
हां.
कढई मध्ये आहे ना, हरभऱ्याची डाळ भिजू घालायची रात्री हरभऱ्याची घालायची नाही तर तुरीची घालायची.
अस हा हा हा.
हा ते डाळ भिजल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या,
हां.
आणि हे टाकायचं. जिर, लसुन, हा आणि डाळ ते मिक्स करायचं कोथिंबीर वगैरे टाकून. मिक्सर मधून काढायच. आणि कडी उकळते ना.
हं.
त्यावेळेस छोट छोटे. गोळे करून टाकून द्यायचे त्यामध्ये. हा हरभरीच्या डाळीचे छोटे छोटे गोळे करायचे त्यामध्ये टाकून. उकळून घ्यायचे असे.
हो मग हो. आणि त्याच्यासोबत भाकरी चांगली लागते का पोळी चांगली लागते.
भाकरी छान लागते भाकरी.
अच्छा.
पोळीपेक्षा पण भाकरी खूप छान लागते.
हा हे म्हणत होते विचारून घ्या म्हणून तुम्हाला कशी करतात म्हणून. हा हे म्हणत होते म्हण त्या खूप छान करतात असं तस. मग ठीक आहे बाबा म्हटलं विचारते त्यांना.
हो ना.
हा ते हरभऱ्याची बहुतेक चटणी पण करतात ना तुम्ही.
हो हरभराच.
हा ती कशी करतात.
ते तसच हरभरायची डाळबिजू घालायची दुसऱ्या दिवशी. आल लसण आणि हिरवी मिरचीअ जिरं टाकून बारीक करायचे वाटण.
हं.
आणि ते वाटण झाल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं. मीठ टाकायचं हा.
अच्छा.
मीठ टाकायचं आणि असं फेटून घ्यायचं. बस झालं हिरवी मिरची टाकल्यामुळे ती तिखटच होते.
हा तिखट तर पाहिजेच ना ती चटणी म्हणल्यावर तिखटच लागते ना. ते हं.
आणि पातळ लागत असलं थोडीशी तर दही थोडं जास्त घालायचं मग.
अच्छा हा ते आपण शुभम ददांच्या त्याच्या लग्नात गेलो होतो तेव्हा खाल्ली होती. घट्ट नाही का हळदीला ह त्यांच्या हळदीत होती.
तडका म्हणजे... तडका पण दिला जातो, तडका दिला तर... पण कच्चच चांगल लागतय त्याला कच्च... व्यवस्थित वाटतय.... हा.. तडका दिल्या.. पेक्षा हे छान लागत.
हे छान लागत बरोबर आहे हो. हम् हम. ती असलं. छान लागत असेल मग ती.
हो.
हम्म. मला पण आवडली होती, त्यांच्या लग्नात केली होती तर. पण नंतर मंग, कोणाला म्हणजे विचारायचा चान्सच नाही आला,, ना की कशी करतात बाबा म्हणून..
हा...
हा मग, तेच ना. हम्म. बाकी काय म्हणता.
बाकी काही नाही मजेत.
हः.. हो कुठे जाणार आहे. मंग फिरायला.
फिरायचा प्लॅन तर सध्या तर नाही बर केला. पण विचार चालू ये. परभणीला गेल्यानंतर बघुच मग आता.
हा... अच्छा. हहहहहहह. ते हे पण असतात ना, ट्रॅवल्स वगैरे पण असतात. माझी मावशी तिकडे ट्रॅव्हल्सनीच जाते. हा.. ट्रॅव्ह हो..
ट्रॅव्हलनीच जाते ती आता तर. ट्रॅव्हल्सनी कस अ... क कमी किमतीत पण रिजनेबल रेट असतात ना खूप. हा म्हणजे आता ती जाणार आहे ऑगस्ट. मध्ये जगन्नाथपुरीला.
हो का याने पोट दुखणे. हा हो का, स्वामी पण जाणार आहे वाटत ना, गुड गर्ल तसं खात नसते काही काही.
त्याच्यान हो त्याच्यानंतर मग सीमा मावशी. पण चाललीये.
अरे वा..
हं हं ते अ अ... तर साक्षी नाही का तुमची. तर अ... तिचे... सासू सासरे पण चालेत.
अरे वा! मस्त मग चांगलीच ट्रीप होते यांची आता.
हो सगळ्यांची चांगलीच. चीप होते. मला म्हणत होती मावशी तुझ्या सासूला पण पाठव म्हणून. पणअ... त्या नको बोल्या
ह.. काय परेड काय ये ते.
पर हेड येतात आठ हजार रुपये पर हेड.
हो का सगळं त्यांतच का मग जेवण वगैरे.
जेवण खावण सगळं त्यांच्याकडेच, आपल्याला एक रुपया पण खर्च करायची गरज नाही पडत. फक्तं मग आपल्याला हा.. शॉपिंग करायचे असेल तर मग तेवढेच. बाकीच सगळं खाणं पिणं राहणं फिरणं. त्याच्यानंतर त्याच्यात राईड्स पण असतात. खूप साऱ्या हो.
किती दिवस ट्रिप आहे त्यांची.
अ तीन चार दिवस आहे वाटतं.
हो का, छान आहे मग.
हम.. मग काय ते तर.
हम्म बाकी हम् हम्म हम् हम्..
ती तर काही नाही मजेत.
हा जगन्नाथपुरी एवढं कोणी पाहिलेलं, पण नाहीये ना.
नाही ते तिकडे ओडिसाकडे वाटते ना.
ओडिसाकडे हो, ओडिसामध्येच आहे ते.
अच्छा.
हा ओडिसा मध्ये येतेय. चांगलंय पण तेच्यात म्हणजे कृष्ण कृष्णाच खरं हृदय आहे. ना त्यांच्या अंगा हेच्यात हा.. धगधग करत म्हणतात ते.
हो ना.
हम्म कारण की एकाणे आहे ना म्हणजे, जो अ अमेरिकन आला होता टुरिस्ट इकडे. तर त्यांनी त्यांची घड्याळ हे केली होती.
अच्छा.
हा त्यांची घड्याळ लावली होती. की बाबा त्याची घड्याळ प्लसवर चालत होती. तर बाबा हे चालतं का नाही म्हणून बघायला. घड्याळ लावली होती. तर मग ती घड्याळ चालतं होती. अजून पण चालते ती घड्याळ.
अच्छा.
हा.. त्यांच्या पल्स वर चालते. ओ.
हम्म..
हो देते. आ.. हो खूप ओ खूप म्हणजे असं ओ फ हे. आणि तिकडे कसं आहे. तिकडे तिसरी का तिसरी पायरी चढायची नाही म्हणजे. तिसऱ्या पायरीवर पाय नसतात द्यायचं म्हणतात.
हो ब्लॅक ते ब्लॅक आकलेला आहे. म्हणे त्याला र कलर दिलेला आहे. म्हणे ब्लॅक.
हो..
त्याचं काय गं तिसऱ्या पायरीवर का चढत नसता.
अ ते काहीतरी आहे. तर एका राक्षसाला तिकडे मारलेले. बहुतेक म्हणतात. पण हं.. तसं तर काही कारण एवढं काही, मला पण माहिती नाही.
आं..
हा तिकडे मगं. ते असंय की, अ त्या हेच्या पायरीला. की आपले आपण जेवढे पण, पुण्य केलेले असतात तेवढे सगळे. पापात रूपांतरित होतात म्हणतात. हो असं आहे ते.
आ..
हम्म. हम्म आता काय खरंण काय खोटं कोणाला माहिती.
हा.
हा तेच ना. आता मंग तेच त्यांना ना हे करायचं मांग जायचं जायचं त्याच्या वेळेस बोलेल मी मावशी बोलली होती ये त्या म्हणून मी पण काय आली नाही ती.
अच्छा
हां.
दे मी करून देते ग्राउंड राऊंड हा.
हा काय म्हणता बाकी हो पिऊ खूप त्रास देत. ते माहितीय मला पण.
कालचा व्हिडिओ बघितला का ती?
हो पाहिला ना. अमृता मावशींनी बनवून दिला होता ना हो.
साक्षीनी बनवून दि
बरोबर आहे हा पाहिला मी त्या व्हिडिओ. हां झाला स्वयंपाक तुमचा?
नाही गं अजून काहीच नाही आता करायचे कामं.
हा. तेच ना मी पण पोळ्याच करती आता.
हां.
हा पोळ्या करते म्हणलं कारण की बोलून बोलून बोलता बोलता होतात पोळ्या.
ओ
नाही तर मंग होत नाही हो म आपण बोलतच बस तलं की मग एकदा बोलतच बोलतच राहू वाटतं म.
हो ना बरोबर आहे.
हा.
बस काही नाही
अच्छा हा.
हम्म.
हम्म जेवण वगैरे
जेवण तर नाही आता बघू आता सगळं झाल्यानं तर काय भाजी बनवायची काय नाही.
हो मग काय तर.
म पप्पांच्या पण पोळ्या करून घेशील.
हो करेल ना आता.
कारण की काही सांग
नाही मी स्वयंपाक करत करूनच ठेवत असते कारण की मंग ते कधी जेवतात कधी नाही जेवत ना मग त्यांचं काही ठरलेलं नसतं इतकं. बन मंग हा त्याच्यामुळे मी करूनच ठेवत असते त्यांच्या. सगळं स्वयंपाक
हो ना बरोबर आहे. हम्म. हो ना बरोबर आहे.